ताई आवाज मला पण येतंय तुमचा आवाज बोला.
हां काय काय जेवण झालं?
हो जेवण झालं. हां हां हां बस होती.
होय तुमच्या मैत्रिणीन नं बर दिला मला.
कोणत्या ओ?
त्या त्यांचं नाव काय बरं? सविता ताई हात वाटतं बहुतेक.
हो का सविता ताईनी दिला का नंबर. अजून तर. आमचे तर. कॉल पण नाही झाले. कॉल पण नाहीं केला एक पण. अ
त्या म्हटल्या मी नंबर या काय नाव त्यांच सवि तईच काय बते यशस्वी यशस््री काही काय तर नाव आहे, बा त्यांचं नाही नाही सविता काही नाही दुसरंच नाव आहे त्यांचं काय. पठ
हह हे बघ वैशंडी ताई एकका मैत्रीने. आणि मनीषा ताई ये. एक वर्षात हा नि पण आहे पण त्यां. पण माझा अजून कॉलनी झालाय.
नाही नाही सविता तही नाही, त्याॉ त्यांना कॉल केलता मी त्या म्हण मी बा हेय नंतर आल्यानंतर करतो म्हटल्या.
म्हणजे सवितातााई बाहेर आहे का आता.
होय बाहेर यच
हो का म्हणजे आता मी करणारच होती फोन त्यांना.
हा हा हा.
बर जाऊले करते नंतर बाहेर. बोला काय म्हणता जरा का तुमचं जेवण.
झालं झालं.
त्या भाजी हा का काय भाजी खाली.
काय, मेथीची
हो का! मालद मी तिची भा. सह नाहीवणीच पित्त होतं घाबर काय दोन वेळेस खायचं झालं. बेसची भाजी खाल्ली काय खपी कर
तुम्हाला होय
हम् म्या बाईच बंद केली ती आणतच नाही मी घरात, आता भाजीला आणाय नाही मी तर मेथीची भाजीच आणत नाही, ही....
हं हं हं.... मग कुणाला तरी आवडत असेल तर
या घरात आवडती, पण नको आणायचीच नाही म्हटलं... हं हं हं हं.... दोन वेळेस हो त्याचा
होय मला आवडते माझी फेवरेट आहे ती
मला आवडायची पण मला दोन वेस त्रास झाला तिथं आता इच्छाच नाही होतं
हा हा त्रास झाला की खाऊ वाटत नाही मग ते त्रास व्हायला की कस तर होतंय बघू पण वाटत नाही
हा सासूबाई म्हण्र आता तू भाजीला गेली मग मेथीची भाजी नव्हती का मग मी म्हणते नव्हती तिथ भाजी
नव्हती म्हणून सांगायची
काय करणार घरात मग हम्
आमच्यात सगळ्यांना आवडती.
ह आमचं कसं आहे ती भाजी असली का. त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी करायची मग खातात सगळे हम् बाजरीच्या भाकरी बरोबर.
भाकर लागते भाजी संगत चांगली लागते मग
पाहिजे ह् चपाती बरोबर नाही खात कोणीच खात नाही चपाती बरोबर नाही.
कोणता
आमचं नाशिक पासूनच दहा एक किलोमीटर आहे.
हाय का मला हा हा मला तिकड नाशिकच्या साईडचेच सगळे फोन कॉल आहेत मी मी कॉल कोल्हापूर कागल जवळ आहे.
अरे बापरे खूप लांबय.
हो तुम्हाला माहती आहे का कोल्हापूर
आता आलो होतो आम्ही आता साडेतीन शक्तीपीठ केले ना तेव्हा आलोलो कोल्हापूरला हम्.
थोडा लांब आहे गाव
तुमचे किती
काय बोलला कि माझे चार झालेत फक्त चार चार झाले.
अच्छा हो हो आ अजय भरपणी माझे हम्म. हम्म.
तुम्हाला कधी आलाय टास्क
आम्हाला पा त्यात म चार जीवली हम्म.
तुम्हाला मग किती झाले. ऐकू आलं नाही ते
एकोणावीस
एकोणीस?
हमम.
हा हा हा. मला पण आलेत. चार दिवस झालं, खर मी- केलंच नाही.
हम्म. हं.
मला कोण भेटनाच- म्हंटलंय सगळ माझं पूर्ण झालंय. सगळे असेच म्हणाले माझं- पूर्ण झालंय. म ते कस? हा हा. न्यू असलेल्यांनाच हे करायला ते नाही- फोन. झालेल्यांना कराय सांगितलाय. तुमचं पूर्ण झालेलं असतं ऑल रेडी. हां, नाहीतर कोणी लागत नाहीये ना, तो कॉल वेस्ट जातो ना आमचा? तो पण धरला जातोय. हं हम्. म म्हंटलं, विचारू अन न्यू असलेल्यांनाच मी लावायले फक्त.
हा.
मग त्या ताई बोलल्या मला- तुमचा नंबर देते मी. त्यांना लावा- म्हणून मग - तुम्हाला लावला.
हो बरं झाल लावला. हा.
जे असतात ना? मग त्यांना वेळ नसतोय. मग विचारायला तर पाहिजे-
हो. मग?
बाहेर गेला असेल तर, कोण झोपलेला असतंय झोपलेलं नसलं तर बरं. म्हणून म्हंटलं आता लावून बघूयात. नाही खरं आपल्याला दुपारी वेळ मिळतो ना, सकाळ- सकाळी स्वयंपाक धुन, भांडी आणि संध्या आपण स्वयंपाक- चहा- चहा. झाडू मारायचं तेन असतंय मग दुपारीच वेळ भेटतो. म्हणून म्हटलं आता झोपले तर कोणतरी उटवायचं त्यांना-
हा हा हा हा हा.
आणि काय?
ताई तुमच्या कड रेंज नाही का ओ. थोडस म्हणजे आवाजत. घसा कट होतोय तूमचा बर का.
होय मी बाहेर आली आहे. कठ होत. तोय म्हणून. हवा-हाय. हवा. हवा या लागल्या भरपूर हा. हवा या लागलीया.
हम्म.
तुमच्या इकड पाऊस वगैरे
नाही ओ पाऊसच नाही कडक. ऊन आहे आमच्याकडें पण.
आमच्या इकडे पण पाऊसच नाही हाय. दोन-वेळा तेवढा पडून गेलाय. त्याच्यानंतर परत काय पाऊस आलेलाच नाही. पाऊस नाही म्हणून आम्ही शेतात पेरणी करायची थांबलोय.
हो ना तेच तर काय करत राहता तुम्ही शेतात?
आम्ही शेंगा घालतोय ना भुईमुग.
हां हां.
भुईमुगात ऊस ऊस पण आहे की आमच्या शेतात हम्म हम्म ऊस भुईमुग आणि आपलं ज्वारी
हो का?
हां तुमच्याकडे पण असतं का?
शेंगा पण असतं आणि सोयाबीन
तुमच्याइकडं तुमचं शेत हाय? हां आमचं पण आहे मी जाते शेतात घरी पण कर तो आम्ही सगळं. भाजी वगैरे असत्या घर ची.
हां.
आणि काय?
म्हणजे घरीच करता का तुम्ही शेती?
होय घरी मी थोडी शेती घरी करतोय आणि थोडी बाहेर दुसऱ्यांना दिलीय करायला.
जास्त आहे का शेती तुमची?
हां जास्ती म्हणजे दोन एकर आहे.
हां हां.
दोन एकर आहे खरं आम्हाला नवीन अस म्हणजे आम्ही ना तिकडे शहरात राहायला होतो, इचलकरंजी म्हणून आहे तिकडं इचलकरंजीला होतो तिकडून आमच्या गावी आता आलो आम्ही दोन वर्ष झाली. मामला शेेत वगैरे काय माहिती नाही आहे करून.
हा कशी करायची माहित नाही ना?
हा हा मग तिकड असल्यामुळे शहरात असल्यामुळे काहीच माहिती नाही ना, मग आता तर शिकायची म्हणून थोडीशी घरात ठेवली आणि बाकी बाहेर केले.
सगळ ऊस लावला असत तर पाणी नाही का तुम्हाला विहरीत
हाय क पाणी.
मग सगळ ऊसच करायचं ना.
तिकड एक शेत आहे ना, तिकड पूर येतोय. तिकड ऊस चालत नाही तिकडे शेंगच घालायला शेंगा कशा पुरीपर्यंत म्हणजे काढून रिक काम होत ना आपण.
हा.
मग तेपाणी अल तर तिकडं शेत रिकाम राहायला पाहिजे नाहीतर, सगळं वेस्ट होतोय ऊस. मग ते पूर गेल्यानंतर मग ज्वारी घालायची. त्याचच पूर सगळा गेला असं करतोय शेफ तस पाहिजे ना, आपली जागा व्यवस्थित पाहिजे, मग दुसरे दोन ठिकाणी आहेत ते चांगलं आहे. इडे काय पूर वगैरे येत नाही पाणी ते नाही स्वतःचं आमच्या पाईपलाईन आहे. मग तिथ तिथथं कर पण हा ऊस
ह ना. ह ह म्हणजे मिस्टर पण शेतीच करता
जॉबला पण जातात आणि शेती पण करतात.
हा म सुट्टीच्या दिवशी कारायचं हा.
दोन्ही पण. मग घरी असल्यावर करायचं सुट्टी दिवशी बायक का बाहेरच्या माणसं घ्यायची छी.
हा करून घ्यायचं असं
हा आम्ही सासरे आहेत ना, आमचे सासरे करतात करून घेतात ते च्या बायकांना घेऊन भांगलण वगैरे तुम्ही पण तसंच करताय मग?
नाही आम्ही घरच्या घरीच करतो आम्ही नाही माणसं लावत आमची शेती थोडी आहे ना, हम् थोडी एक तीनच बेघे मग आम्ही घरची घरी करतो. ब.
थोडे असल्यामुळे काय वाटत नाही एवढं लोड होत नाही जास्त घ हं आणि आम ची लांब पण आहे भरपूर. आम्ही राहतोय लांब. तिकडे जास्त शेती आणि हिकडे घराच्या पलीकडे एक हाय ती तेवढी करतो घराच्या पाठीमागच आहे ती तेवढी आम्ही घरात कर
हां असंच जवळच्या जवळ असल म काय वाटत नाही.
एक रस्ता एक रस्ताय मधी मोठा मेन रोड. झाला की लगेच आहे मग हिथून दारातनं दिसतंय आमच्या मग त्यामुळं आम्हाला काय एवढं वा टत नाही ना लोड जास्त नाही.
ताई आपलं हे झालंय कॉल दहा मिनटं झाले मी कर ते इकडनं लागतो का बघते चला.